हॅलो हॅलो हां बोला.
हा झाला का चहा?
चहा अजून नाही, तुमचा?
मी आत्ताच पिलो आम्ही, आम्हाला चार ला लागतोय चहा.
चारला लागतोय ना, म आमच्या घरात कसं एकटी असते ना मी. म सगळी आल्याशिवाय करत नाही, सगळी आलीत ना, की करतात.
माते कामावर असल्यामुळं मला सवय अं येना, चारला चहा ये, आमच्या इथं.
हा-हा-हा-हा,
त्यामुळं मगं मी चार ला चहा करून पीत्यात.
हा, माझ्या मम्मीला पण तसच सवय ये. माझ्या मम्मीला तीन, साडे-तीन ला चहा लागतोय.
होय, नाही आमचे चार, सव्वा-चार पर्यंत लागतोयच. बरं काय मग, वट पौर्णिमेच्या सणाची तयारी कुठं पर्यंत आलीया?
तयारी तर, अं साडी, ब्लाऊज हे सगळं झालंय.
हा-हा.
फक्त आता, सणा-सण यायचे बाकी ये.
साडी त वट पौर्णिमेतच, काय वट पौर्णिमातच सण म्हणल्या वर पहिल्या साडी खरेदी, मी तर आता दुपारी जाणार ती साडीला अस साडी आणायला, साडी आणणार मग ब्लाऊज तेन शिवायला टाकायचं, फॉल-पिको सुरुवात तर आज-आजच करणार आहे, त्यामुळे आता चाललंय तयारी छान वाटतं. ते सगळ्या जणी एकत्र येत्यात, अगोदर आठ दिवस आमच्या इथं तर दंगा घातलेला असतेय. साडी घ्यायची, साडी घ्यायची हे करायचं, ते करायचं छान वाटतंय, वडाला जायचं, सात जलमी हाच
कुठलं लुक करायचं, काय करायचं तुम्ही एकमेकींना मदत करताय की नाही विंचरायला, साडी नेसायला?
सगळ्यांना करतीयास्. सगळ्यांना, सग आमच्यात पण, आमच्यात मला जाऊ नाहीे येत. खरं आमच्या शेजारच्या बायका येवड्याशा नेक् नाही जावांच्या वरचंय आमचं. एकमेकिंना ठरवूनच करतोय आम्ही. हा सगळ्या आता आम्ही काष्टा घालणार आहे ना, त्यामुळं त्या हिशोबानं साडी
हा-हा-हा,
हा,
आम्ही पण सगळी कसं बोलून बोलून करून नेसतो साडी सगळी, सगळे-सणच आम्ही जावा-जावा म्हणजे आमचं कसंय, आमचा समाजच आहे ना इथं, बरडी समाज मग आम्ही सगळ्या जावा-जावा म्हणजे आम्ही सगळ्या जण नवीन आलेल्या सुना सगळ्या एकत्रस् जातो. एकामेकी-पेक्षा, एकी-पेक्षा एक छान नटतेयं आमच्यात.
आम्ही आता इथं आमचा असा समाज असा नाही आहे, आम्ही सगळे वेगळ्या- वेगळ्याच जातीचं आहे. खरं असं वाटत नाही आम्हाला, की आम्ही असं वेगळं आहे आणि ती वेगळी आहे ती. इथंच आलोय ना आम्ही लग्न करून, त्यामुळ इथंल्याच झालोय. आणि सगळ्या सणांना सगळे एकत्रच राहतोय, आणि आता नवीनच पहिला सुट्ट्या-नंतरचा सण म्हणल्यावर आता बेंदुर कि लगेच, पहिला वट पौर्णिमा. नंतर बेंदूर आहे.
म ते घर बीर झाडून झाल आज. सुट्टी होती म्हटलं घर पण झाडून घ्यायचं, सण पण आलत परत सुट्टया भेटत नाहीत. घर झाडून घे
करताय तुम्ही?
मी गारर्मेंट ला जातेय कामाला शर्टिंग.
हा हा हा.
हम्म मुलं आहेत आता मोठी जात्या शाळेला, सासूबाई असत्यात आता काय करायचं बसून मग, चाललयं आपलं काही ना काहीतरी. तुमचा मुलगा?
माझा मुलगा हाय नऊ वर्षाचा मुलगी हाय चार वर्षांची.
हा मुलं म्हणल्यावर तेवढा दंगा आलाच ते सगळीकडचय.
फोनवर बोलून पण देत नाही.
आमचे काय आता शाळेला गेलेयात, त्यामुळ मी निवांत आहे. घरी आल्यावर अभ्यास येतो ऑनलाईन
हां आम्हाला ऑनलाईन अभ्यास पाठवत नाही, ते मुलांना सवय लागल म्हणून की नाही त्यांनी काय केल्यात सगळं अ त्यांचं त्यांनीच घेऊन यायचं, लिहून घेऊन यायचं डायरीमध्ये.
वहीवर लिहून घ्यायचं व्यवस्थित जिथल्या तिथं ते बरं पडतंय वो. आपल्या आपल्यात
त्यांच्या शाळेत कसं म्हणत्यात घाण सवय लागते म्हणते. मॅडम ऑनलाईन पाठवले की.
होय तसच हो
त्याच्यामुळं ऑनलाइन पाठवत नाहीत.
आता मुलं तर कुठं आता मोबाईल शिवाय राहत्यात, जास्त शाळेपेक्षा अभ्यासापेक्षा मोबाईलच झालंय मुलांच्या जवळ त्याला जबाबदार म आपणच झालय असं वाटायलय आता.
आम्हीच मोबाईल बंद करायचो त्यांच्या समोर.
होय आमचे माझे मिस्टर तरी मिस्टर तर आमचे देतच नाहीत मोबाईल, अजिबातच नाही घ्यायचा मोबाईल.
नाई आमच्यात नाही. तसं घेत्यात माझी पोरं. ही चिम धाकटी माझी लई वांड आय. घेतल्याशिवाय नाही तिच्या पप्पाला पण ऐकत नाही. पप्पा सोण कुठल्या झाडाचा पाला हे केला तिला कोणालाच ऐकत नाही.
असेच पोरं करत्यात काय आता बोलायचं. माझी एवढी नाही दमत पप्प पा असले कि मग अ गप गप असते शांत असत्यात. पप्पा नसला की माझ्या दोघांचा दंगा असतोय.
मुलगी पण पप्पा बघत्यात बघत एकदमच बोलतात त्याला. आणि मुलगी कशी नाही, नाही आताच्या मुलासनी भितीच न्हाई.
नाही होय आम्ही आमची लग्न होऊन आम्हाला दोन मुलं होून अजून भीती वाटतेय, की मम्मीला काहीतरी सांगितलं मम्मी काहीतरी बोलली तर काहीतरी चुक कोणाला काहीतर बोलली तर अजून असं मनात येतंय. आणि आत्ताच्या पिढीला पिढीच वेगळीच झालीया पिढीच वेगळी झाल्यांत.
हां. माझ मंगळसूत्र तुटलेलं तर मला ते जोडून घ्यायचं होतं. मम्मी काय बोलेल मगमी एवढं घाबरत होतं मी अजूनपर्यंत परवा दिवशी मावशी ला सांगितले मावशीने सांगितले मम्मीला.
हा.
मावशी मावशीला घाबरत नाही म मम्मी ना मग हा करून घेऊया म्हणली नाही तर ते पण नाहीच म्हणत होती कशाला सोनं तोडायचं. मम्मीला मी तर एवढं घाबरतोय स्वतःच्या मनाचा ड्रेस सुद्धा घेत नाही. असं हाय आमचं
आम्ही असं म्हणजे काहीतरी चुकलं तर घाबरतोय असं असं नाही घाबरत अस असं भीती वाटत नाही असं फ्रेंडली असतोय. खरं बा हा माझं काय तरी चुकलंय आणि मग मला मम्मी ओ ओरडलेत तर काय करायचं असं वाटतंय ना.
नाही नाही माझं कसं हाय माहित हाय काही जरी घ्यायचं म्हटलं तर मम्मी ओरडल ही भीती इतर सगळं फ्रेंडली हाय. पण की नाही हा हे घ्यालोय मी आणि तिला व्हिडिओ कॉल करायचं तिला पसंद आलं ठीक नाही तर ती घेऊन देत नाही.
आमची मम्मी नाही एवढा नाही मी घील करत. खर पण आत्ताची मुलं त्या आता आत्ताची म्हणजे आपली लहानच सोडा सहावी-सातवीच्या मुलांना एवढं काय माहित पडत नाही. खरं माझी घाबरत्यात. खरं काय-काय मुलं एवढी वांड हायत का नाही मम्मी ना किती पण सांगितलं तर ऐकत नाहीत. पप्पानी काही जरी बोललं तरी ऐकत नाही त्यांच्याच मनाचं करत्यात खरं या गोष्टी त्यांना पुढं भविष्यात खूप त्रासदायक आहेत हे का लक्षात येत नाही किती समजवून सांगायचं च त माझ्या मुलाचा मित्र किंवा मैत्रिणी आलाय तर मी सांगत्या. मग मी एक जर शब्द सांगितला तर त्यो कधी चुकीचा सांगत नाही आपल्या मुलांच्यासाठी तर वाईट कधीच सांगत नाही त्यामुळ काही पण असो मम्मीचा शब्द तेवढा ऐका बाकी कुणाच नाही ऐकल तरी चालतय. मम्मी, पप्पा आणि शिक्षक यांच तर ऐकतच जावा.
सांग-सांगायचं काम आपलंय हाय बघा ऐकायचं पण ऐकायचं त्या मुलांच आपणच मुलं घडवायची आहेत म्हणायचं. करायचं काय आता त्यामुळ पोर दोष द्यायचा कुणाला दर मोबाईलला पण देऊ शकत नाही, दर माणसाला पण देऊ शकत नाही, दर परिस्थितीला देऊ शकत नाही दयाच त्यात दोष द्यायचा कुणाला असं झालंय ना.
आताशी हेच झाला तसा आलंय पिडीत तशी आल्या किती जरी बोलला तर तुम्ही त्यांच्याच खरं करतात.
तर आमचे जॉईंट फॅमिली म्हणजे आम्ही एकत्रच आहे सासू, सासरे आमच्या जवळच आहेत. त्यामुळ मुलांना आमच्या सगळं असं आईचं, बाबांचं माया प्रेम म्हणजे त्यांनी त्यांच्या भाषेत गोष्टी पण सांगतात त्यांना कि आमचा हा आम्ही असं केलो, आम्ही तसं केलो म्हणजे आम्ही शाळेला जाताना आम्हाला चप्पल नव्हती किंवा आम्हाला चड्ड्या हो त्या त्या चड्ड्या आमच्या फाटलेल्या असायच्या आम्ही तशातन शाळेला जायचो हा आमचे सासरे पण सुशिक्षित आहेत त्यांनी पण पहिल्यातली म्हणजे आता त्यांच तर वर्ष असेल त्यांच्या पहिल्यादी मट्रिक झाल्या सासुबाईंच्या आमच्या पहिल्या त का चौथी पाचवी झाल्या खरं लिहायला वाचायला येतं त्यांना म्हणजे सुशिक्षित आहेत असे आहेत आणि आमचे मिस्टर पण चांगलं ग्रॅज्युएशन झालंय त्यामुळे त्यांनी पण सुशिक्षित आहेत त्यामुळे असं मुलांच्यावर जास्त बाहेरच्या मुलांचा परिणाम होऊ नये म्हणून घरात मुलं बसवून ठेवली तर त्यांच्या खेळावर हया, आज्ञा चा विकास होत. नाही ना त्यांच्या शरीराची हालचाल होत नाही म्हणून बाहेर पण घालवायला नाही, मग घरातल्या बरोबर बाहेरचे पण सगळं ज्ञान पाहिजे मुलांना असं. होतय बघा शिकलेलाच आहे हा
माझा नवरा ग्रॅजुएट आहे माझी सासू त्या काळात नववी केल्या सासरा पण सुशिक्षि आहे माझा नवरा सासऱ्याच किती झालाय माहिती नाही पण त्याने पण सुशिक्षित आहेत आणि माझा आजा त्या काळात दहावी केलेला आहे पोर आम्हाला ऐकत नाहीत माझी मम्मी शिकलेली आहे मामा इंजिनियर आहे. मामाला मामीला वर्षा अ महिन्याला दो दीड दीड लाख रुपये पेमेंट आहे आमच्या घरातल्यांना. ही पोरं आमचं का ऐकत नाहीत मला तेच कळत नाही आम्ही ऐकत होतो बा आम्ही असं करत नव्हतो.
तेच म्हणायला आहे सुशिक्षित पिढी आपली असताना सुध्दा आपल्या पोरं. मायाला, सांगा. प्रेमाना सांगा रागवून सांगा काही मुलांच्यावर हल्लीच्या मुलांच्यावर काही परिणामच घडना झालायं तरी माझी बरी आहेत अजून तरी अजून म्हणजे सातवीला आठवीला हायत पण चांगले आहेत सांगितलेला ऐकतात आई बाबांचा आदर करत्यात मम्मी पप्पांचा आदर करत्यात.
म्हणजे कुठली पण गोष्ट आता नाही नंतर घेऊन देतो म्हणलं की ऍडजस्ट करत्यात एवढं पण हे करत नाहीत खरं दोघंचे दोघं सारखे भांडत असत्यात. तुम्हाला हे दे तु माझं हे घेतलंस तु माझं ते घेतलंस. मला मोबाईल पाहिजे होता मला स्वाध्याय सोडवायचा होता. माझा प्रॉब्लेम सेट हाय असं चाललेलच असतंय दोघांचं
आणि अभ्यास पूर्ण झाला नाही की आणि तो दंगा वेगळाच
तुमच्या अभ्यासावर नाचत्याय आमच्या उकट फुकट असतय माझी लेक बारकी आहे तीची केस ओढून मारते त्याला.
लहानच मोठ्याना मारतात ओ, लहानच आगापणा करत्यात. मोठी करत आहे माझी पण मुलगी लहानच आहे तीच भावाला ते तेच, माझ्या मुलाला मारती ती म्हणते, मम्मी सांगआता. दादू मारतोय मला तुम्ही सांग तिचा एवढा दंग असतो. पप्पा जवळ तर काही चालत नाही पप्पा आणि त्यालाच म्हण तू मोठा आहेस त्याला समजत नाही काय रे तु शांत बस की.
आमच्यात पण तेच आहे सगळं तू मग त्यांच पप्पा. त्यात तिला बोल मुलीला बोलत नाहीत पप्पा कुठलीच
मुलीला हा हे हे एक झालंय हा तर म्हणता म्हणतोयच मुलगा माझा हा पापा की परी पापा की परी म्हणतच असतोय. पप्पा मला काय बोलत्यात? तिला काय बोलत नाहीत. पप्पा मला बोलत्यात. तिला काय बोलत नाहीत. चालूच असतय त्याच.
आ पोरगी तिला म्हणजे मोबाईल देतासा. तिला म्हणजे लाड करतासा. माझं म्हणजे करत नाहीसा. मी कुणाचाच लाडका नाही.
आणि वरन ही बोलते, मुझे कोई प्यारी नही करता.
एवढीशीच आहे ही हिंदी बोलतीया सगळं.
ते आत्ताच्या पिढी हुशार म्हणजे, आपल्या मम्मी पप्पांच्या पेक्षा पण हुशार झाल्यात. आपलीच पिढी मंद होती, असं म्हणायची वेळ आली आता.
पूर्ण हिंदी बोलते पूर्ण.
शाळेच्या शिक्षणाच्या बाबतीत सगळ्या गोष्टी आणि एकदा, दोनदा बघितलं ऐकलं की न मुलं तस जस तसं असं अनुकरण करतात.
वेगळं असं काही सांगायलाच लागत नाही मुलांना.
होय. आणि ति का अजून शाळेला ह्या शाळेला आता दोन, तीन दिवस झालं चालल्याती.
हं
शाळेला ह्या वर्षी घातलाय. आत्ता चौथा लागल.